हॅलो हॅलो हॅलो
हॅलो आला आवाज हो हो आला आता
हा कुठून बोलताय म्हंटलं तुम्ही
क्लास
अच्छा नाशिकलाच का
हो हो का झालंय कचित का आता पघाची तयारी
झाला स्वयंपाक झाला मी तुम्हाला मागशी हे केला ना ते, हो हो पटकन केलं मी कधी जॉईन झाले तुम्ही इकडे
मी नाशिकला का
नाही नाही ह्या तर ॲपमध्येे हां
नाही याचं नाही बोलायचं याच नका बोलू हा दुसरं बोल असं साध एा विषय बोला काहीतरी एखादा विषय काय म्हणत तुमचं अजून काय चालय तुम्ही काय नोकरी वगैरे करतात का
प्रावेट स्कूलला इथे आर. केे ला
अच्छा
हो आणि तुम्ही
कवता तुम्ही
आता सध्या तर मला फर्स्ट, आता मी ना डीएड केलेला आहे हे मला फ ई व एस दिलेला आहे
अ तेव्हा चांगलंय चांगलंय छान विषय आता मी अ मी पण मी पण शिक्षिका होती मी मुंबईला राहायची आधी आता नाशिकला शिफ्ट झाली आहे माझं पण एम ए बी एड झालेलं आहे
मग कुठे करत नाही तुम्ही आता
आता सध्या नाही करत काय झालं ना माझ बराच गॅप झाला मुलगा लहान होता त्याच्यामुळे मग मी ते सोडावं लागलं मला मग गॅप झाला बराच मग मध्ये ट्युशन वगैरे घेत पण आता काहीच नाही हा सध्या आता काहीच नाही हा
रा त्डी के केलेला तुम्ही
एम ए बीएड झालंय माझं
एम ए बीएड झालेलं आहे अरे बाप रे आणि मग टीईटी सीटीईटी काही
नाही माझ त्यावेेळेस मला काहीच नव्हतं ह्या सगळ्या ह्या कुठल्याच परीक्षा नव्हत्या मला त्यावेेळेस म्हणजे मला जवळ जवळ दहा पंधरा वर्ष झाले असतील माझ एम ए बीएडहून
अरे बाप रे रनिंग काय तुमचं आता एज
मी हे तुम्ही सांगावं लागत
आई ग ठिक आहे ठिक तुम्ही टेंथला नाही ऍक्च्युली म्हणजे का म्हणजे करणार का तुम्ही वगैरे आमच्या इकडे स्कूल होती गोल्डन डेज म्हणून इकडे रविशंकर मार्ग. आहे तिथं तिथे हिंदी विषयाची होती वाटत वॅकन्सी. माझी एक फ्रेंड आहे ना ती गेलेली तिथे इंटरव्ह्यू ला पण तिचं मॅथ सायन्स आहे. मग मॅथ सांयन्स त्यांना मे बी चांगले कॅनडिडेट भेटले आधीच
प्रायव्हेट स्कूल आहेत का? प्रायवेट स्कूलने अच्छा हा मी आता पन्नास वर्षाची मी गंगापूर रोडला का ओ ऐक का बोलले पन्नास वर्षाची बोलल्यावर. म्हणून म्हणलं. नाही विचार आजी वाट
नाही का आज येत? नाही नाही. माझ पण मी पण बऱ्यापैकी अगदीच मी काही खूप हे नाही. मी दोन हजा तर दहा दहा पास आउट झाले आहे. अंदाज लावू शकता तु किती वर्षाची असेल तस काय तस हे नाहीच एक आता काय बोलायचंच नाही म तेच. कळत नाही मला.
नाही अजून. बोलत छान आहे तुमचा सब्जेक्ट पण छान आहे यस आता पर्यावरण. गरज पण आहे मुलांना समजवायची नाही का? वातावरण म्हणजे पर्यावरणाचं
मिी मधूनच शिकलेलीये. तर तिथे आमचं खर तर लहान वर्ग कसं आपण हे करतो ना. अ डी
हो. हो.
बघतो बीएड वगैरे असं घ्यायला लागलंय मग इंग्लिश विष त्याला अ एम ए इंग्लिश‌ झालं की. सर भेटलेली आहे ऑलरेडी अ मॅथ सला ऑलरेडी एम एस सी झालेली वगैरे अ शी. ती पण भेट? घेतलेले आहे आणि मग आता सगळेच. छान हिंदी शोभा. सगळ्यांला रिक्वेस्ट करून मी मराठी मागून घेतला मराठी आपल्याला इझी जातं पण मग ते मराठी दोन वर्ष घेतल्यानंतर. तर मला लक्षात आलं की नाही. आपण मग पर दुसऱ्या स्कूल जेव्हा जाऊ तेव्हा. प्रॉब्लेम येईल. आपल्याला! म्हणून मग मॅडमकडे मागून मागता‌. च्यार्षी आणि ह्या वर्षी मुद्? मी ईएस मागून घेतला क थडी
अच्छा हा हो हो बरो खरंच आहे ना आणि काता म्हणजे? मराठी मराठी हिंदी हे विषय कंपल्सरी लँग्वेज म्हणून केलेलेच आहे म्हणजे शाळेमध्ये. वी अस त्यांचा समावेशच. हिंदी मराठीचा‌ ते. ते पण चांगलंय. आता कसं झालंय ना बऱ्याचशा शाळमध्ये टीईटी वगैरे ह्या एक्झाम कंपल्सरी अस. ज्यांनी दिलेय त्यांनाच म्हणजे. भरती घेतता शिक्. का म्हणून शिक्षक वगैरे म्हणून. ते खूपच रूल बनवलेय ना आता. प्रायव्हेटला त्याची आवश्यकता नाही पण एक जे आहे. आता तर जास्त करून प्रायव्हेटच स्कूल जास्त झालेल. सगळीकडे.
हो प्रायव्टला म्हट म्हणजे ना तुमची इंग्लिशवर कमांड पाहिजे ऍक्च्युली आणि तुम्ही एकंदरीतच हे ऍक् पाहिजे बाकी तर मला म नाही वाटत ते करतात कंपल्शन पण मग गव्हर्मेंटला जायला लागलं तर मग ते पाहिजेच. तेटी म्हणा सटी तुम्ही कोणतीच नाही दिली का?
नाही आमच्या वेळेस नव्हतीच ती म्हणजे खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेस आणि मी ती दिली पण नाही कारण माझं असं. फ्लोय. एकदमचमय आहे. शिकवलं वगैरे मी क्लासेस वगैरे घेतले माझी स्वतःची पण नर्सरी होती. पण. व एक. अस म एक काय बोलतात असं म्हणजे एक सिच्युएशन आली की मला ते सगळं बंद करावं लागलं आणि मुलगा लहान असल्यामुळे मला मग त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं. मग आता एवढा मोठा गॅप झाल्यावर मग ते अ
मुलगा आहे का
माझे मिस्टर दहा अकरा वर्ष झाले ते एक्सपायर झाले त्याच्यामुळे मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्याव लागलं नाही ठीक आहे तो आता नवमीलाय
कोणत्या स्कूलमध्येध्ये आणि
प्रवासी म प्रवासी अकॅडमीला आयसीएससी बोर्ड आहे हो छान आहे हो मी आधी मुंबईला होती तिकडे होती कल्याणला मग तिक खूपच म ते तडच वातावरण त्याच्या क्ष म्हटलं मी स्वतः बॉर्न नाशिकची असल्यामुळे मग आम्ही इकडे शिफ्ट झालो
अच्छा माहेर इथलंच आहे का तुमचं
हो जळगाव जळगावकडच
अच्छा जळग काय सर नम आहे तुमचं आईकडचे पवार का
नाही आईकडची मी राठोड
अच्छा राठोड काय नाही माझ हा माझी पण आ मालेगाव म्हणजे मालेगावजवळ एक गावे हम्म तिथ लं माझं माहेर आहे आणि स नाशिकच येथेच राहते माझा पण मुलगा लहान आहे ज तो जरा जहाान थर्ड ला गेलाी पासून स्टार्ट केलेलं ह आत्ताच थोडेच दिवस झाले असं हो म्हणजे आपण याबद्दल काहीच बोलू शकत नाही का मग आता ज्या थ्रू आपण कनेक्ट झालोय त्याबद्दल
त्या तो तो विषय ब नाही घ्यायचा तु नाही नाही मग पुढच्या नाही म्हणजे कसं आहे ना ते ऐकत म्हणजे त्या तो विषय बोलायचच नाही आपल्याला दुसरे विषय टॉपिक भरपूर आहेत त्याच्यावर बोलायचं
हम् हम हम
हा तर तो तुमचा आता नाही काय कसलं तो विषयच नका घेऊ तो विषयच नका घेऊ मी प्रयानंतर फोन करून सांगते तुम्हाला
अरे बर जेवण झालं तुमचं वएस या वळी तर आपलं सिलेबस चेंज झालाय ना
अच्छा
लॅप होत लॅप्स होतय वाटत आपलं काहीतरी बरं का
नाही नाही बोल ऐका त मी ऐकते येतय तुमच आवाज बोला ना
हा ईएस ईएस आता फस्ट तेव्हा चेंज झालेला एस एससी बोर्ड आहे आमचं आणि आता परत या्या वर्षी त्यांनी मग सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ मे बी सिक्स्थपर्यंत का फिफ्थपर्यंत असं काहीतरी आहे तर सिलेबस चेंज झालाय मंगा
अच्छा माझ्या मुलाने पण एन्वयरमेंटल एन्वयरमेंट सायन्स घेतलेय त्याने पण अ तर मी वाचत असते मध्ये मध्ये त्याची बुक वगैरे अस छान आहे सबजेक्ट क वीएस म्हणून आता ग्लोबल वॉर्मिंग वैर किती बघा ना पाऊस नाही त्याच्यामुळे सगळं कसं वातावरण हे झालेलं आहे.
हो ना ते अलनीनो काय काय माहीत मी माझी मैत्रिण आता मला त्याबद्दलच सांगत होती पण मला काही लक्षातच नाही आलं ते. ते अल एल नी नो का एलो काहीतरी आहे ते त्याच्याचमुळे हे सगळं होतं ना पाऊसच पावसाळा संणार आहे अस काही तरी
हा हा नाही नाही मी नाही ऐकलंय हा शब्द पहिल्यांदाच ऐकतेय हा.
की असं सगळं हे
हो वातावरणात म ते मिक्स असेल मग ते सगळ्या गोष्ट
हा आणि ती न्यूज बघितलेली म्हणजे मी मी पण आता ही टीईटीचा अभ्यास करते ना मला एक टेलिग्राम चॅनेलवरतीच असंच काहीतरी आलेलं होतं मी वाच म्हणजे वाचू म्हटलं आणि मी दुर्लक्ष केलं ऍक्च्युली त्याच्याकडे. आणि नंतर मग तो शब्द सारखा सगळेत मग म्हटलं मी वाचलं नाही तेव्हा पण तेच सगळं आता येतय... एल नीनो नावाच काहीतरी आहे तर त्याच्यामुळे....
म आत्ताच्या आताचे जे सब्जेक्ट तुम्ही बोलताय चेंज झालाय सिल्याबस... म त्याच्यामध्ये आता करंट... असेल ना सगळं काही...
हा हो हो आता काय झालेलं आहे.... हे आधी एस एस सी बोर्ड चा सिल्याबस जो होता ना.... तो थोडा सक्तच आपला ऐ... अ प्रत्येक स्ट्रीटचा टच होता थोडासा.... आणि आता जो आहे तर तो एन सी आर... प्रमाणे करतायेत म्हणजे आस.. नाही की अ टच राहणार नाही आपल्या राज्याचा... पण बऱ्यापैकी ना सी बी एस सी जो पॅट... टन आहे ना... तो आपल्याकडे लागू करण्याचा त्यांचा प्रयत्न... नाही.... म त्या नुसार त्यांनी चेंजेस... केलेले आहे... म्हणजे आपण जर आधी बघितलं ना... एस एससी बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड खूप तफावत दिसत होती आपल्याला... तो त्यांचा अभ्यासक्रम खूप जास्त.. प्रॅक्टिकल हो आपला होता तो थोडासा म्हणजे.... हो काय म्हणतो ना आपण काठीन्य पातळी... कमी होती एस एससी बोर्ड ची.. करण्याचा प्रयत्न केलेल आहे आता मागच्या वर्षी माझा फस्ट स्टँडचा क्लास... होता मग फस्ट कधी.... चेंज केला त्यांनी मागच्या वर्षी मग ते जे.... तो जो सिलेबस आता ते..... दिलेला आम्हाला आधीच्या सिलेॅबस....
हम्म करंट असे ना सगळं करंट करंट असतील. त्याच्यामध्ये करंट..... घडामोडी वगैरे आता आहेत... चालू चालू घडामोडा मध्ये...
हॅलो मी नंतर करू तुम्हाला झालं ह हो हो हो चला परत याच्यावरच करू का
अ आता मी एक एक मिनटं हा कॉल कट करते मी तर सांगते तुम्हाला
हो हो हो करा करा हो..